हॅलो! हा बोल की, चहा झाला?
नाही व्हायचाय बघा अजून, तुमचा झाला काय?
हा माझा झाला बघ.
हम्म
हम्म, काय नाही ते बाहेर आलते मैत्रिणीकडं
हा
ह, म इथ बसले म्हंटलं कॉल करून बघूया.
हम्म
हम्म, ती पण काहीतरी दहा मिनिटं झालं बाहेर गेलीय, काय काम आहे म्हंटली.
हा हा हा
हम्म, मग आम्ही दोघी जण आहे इथे बसले येतो म्हणते लगेच थांबा. त्यामुळे थांबलोय, हम्म. काय म्हणतेस मग आणि?
काय नाही बघा निवांत आहे, बसलेलो आता तर तुमचा आला.
हा हा हा छान. का नाही निवांत म्हणाज हा सोडलं मुलांना सोडूनच मग इकड आलते. मुलं गेली हम् आता सहा ला आणि आणायचंय. सहाला आणायला जायचं.
हम्म हम् हम्म.
हम्म. अहा.
आणि काय म्हण नाही नाही आत्ता कुठे एवढा लवकर संध्याकाय निवण करायचं..
हम्म हम् हम् तूच बनवतेस का मग.
मी असं नाही कधी कधी मोस् ली भाजी आमटी मीच करतोय बाकी. तर चपाती तेवढं चपाती भाकरी मम्मी करत्या. ् घरात माझच हात आवडते भाज्या न आमट
हा हा हा ते तेवढं मम्मी करणार नंतर सगळं तू ते तू करणार आणि मग नंतर मम्मी करणार का भाजी चपाती.
होय कधी कधी ती पहिला करून घेते ह नाही तर मी करतोय. असं काय नाही जर. चपाती शक्यतो सकाळचच असते संध्याकाळी नाही तर मग भाकरी. ममीला अय्या. पप्पा ना आणि मला तेवढंच लागतय भाऊ काय खाल्ला खाल्ला नाही खाल्ला असते.
हा हा.
म्हणून.
हम्म मग जास्त काय करायला लागत नाहीे
नाही संध्याकाळी जास्त कोण जवतच नाही एवढं संध्याकाळी एवढं कोण जेवत नाही त्यामुळे काय लई करायला लागत नाही सकाळी जर एक्स्ट्रा करतोय त्यामुळे मग परत संध्याकाळी करायला लागत. नाही राहिलं तर मग भात वढा लावायला लागते.
हा हा हा.
आणि लै ते लै भाकरी.
हम् तेच की आणि दोघी जण मिळून करतय त्यामुळे एवढं काय हे लागत नाही. वेळ हवेत नाही लगेच होऊन जाते हा हा हा. अस तेवढ तर सवय होत्या.
होय.
त्यातनच आणि नवीन नवीन काहीतां शिकत जायला मिळते.
होय मग मी काय तर नवीन केलं की मग माझं पीच्या सोडत नाहीत मलाच करायला लावतत. सारखं सारखं असं करत्यात.
सगळे कदा तेच आहे एक आपण नवीन काहीतरी शिकल ना तर मग तेच कंटिन्यू हात तू चांगलं करतेस कर कर. मग त्यानंतर चालूच होते हा सगळंच चांगलं करतेस कर आमचत कसं होतं बघ. मला कसं अगोदर बसून बसून कॉलेजला जाऊन आलं की मग संध्याकाळी बसून काय करायचं. मममी येऊपर्यंत मग दुसरं नवीन कायत करून ठेवायचं. नाशतलं काही तर बघायं टीवी मांदला अगोर जास्त मोबाईल वापतच नव्हत की आम्ही कुठ मोबाईल एवढं वापरतो. वापरले त्यावेळेस हा मग ते मोबाईल वरती हा.
का
आ जी मराठीवररती ती आम्ही सुगरण किंवा आम्ही सारे खवई आहे का नाही.
हा हा.
हा ते दीड वाजता लागायचं हा ते काय तर नवीन अस वेगळं काय तर दाखवलं की बघायचं.
होय आता काय युट्यूब वरती येतय सगळं.
हा आणि आता युट्यूबची पण गरज लागत नाही एकेकदा आपल्या आपुन स्वतःहून करते काही तर नवीन आयड्या हे करून
हम्म.
हम्म. ते तसं बघून करत होतं मग मला तवापासून हा चांगलं करतेस की कर त्या नवीन काहीतरी काढा कशाला हे करतेस स्वतःच काहीतरी काढा असं चालू करतात.
होय.
हा. माझा भाऊतर कंटी
अ काय तर खा खाऊ वाटलं बघितलं चांगलं झालं की नाही म तेच. ते हाऊस फिटत नाही, तोवर वर तेच कर तेच कर तेच कर असतय पाठ असतय.
मग नंतर कंटाळा आला कणी नाही मग नाही बास बास करु बस बई बास कंटाळा आलाय ते का नको आम्हाला दुसरं काहीतरी कर.
होय.
हा. आमच्यात पोरांना पण तसच आहे नवीन काही तर पाहिजेल. दर रविवारी पहिला विचारतात नवीन काय? करणार हायस मम्मी पण रेग्युलर अस मिळत नाही ना वेळ. शाळेचा डबा करून नाश्ता अस नाश्ता रोज असतयच खरं कसं करते पोहे, उपीट असं सगळं असतय. हा मग कधी तर अस वेग ग नवीन काहीतर पाहिजेल असतय. मग रविवार जरा वेळ असतय.
हम्म.
हम्म. त्यामुळे नवीन काय तरी कराल्यास काय सांग पहिला हे विचारतात. आज काय करणार आहेस ग? बघू म्हणायचं आणि मग काहीतरी करायचं.
तुमच्या घरात सुट्टीचा वार कुठला हाय?
आमच्या तस सुट्टी नाही आहे दोघांना पण?
हा.
त्यांनी कधी घे तील तीच नुसत्या सुट्ट्या असत्या मग मुलांच्या सुट्टी नुसार मग मला पण जरा हे असतेय ने रोजच्या घाई गडबडीत कसं हा मुलांचा डब्बा आवर दे त्यात नाश्ता सासऱ्यांना तेन बीपीचा त्रास आहे. त्यामुळे कंटिन्यू आमच्यात नाश्ता लागतयच मग रोज पोहे, उपीट काय नाही काही तरी असतयच. मग ते रेग्युलर असतयच. मग दुसरं काय तर करायचं म्हटलं की असं शाळेच्या डब्यातून आणि त्या नाशत्यातून असं वेळ मिळत नाही, मग खूप वेळ जातय. हम्म. म ते जास्त वेगळं काही तर नवीन बनवायचं असेल तर मरे रविवारचंच बनवायचं. मग मिसळ वगैरे पण बनवायचे असल रविवारच मुलांना कधी सुट्टी असतय त्याच दिवशी बनवतो मी.
हा.
हम्म. ते बर पडतय ने वेळ लागू दे काय पण लागू दे. पण निवांत आवरून बसून खाता येतय. ती घाई गडबडीत कस एकाला द्या एकाला नाही एक गडबड हाय. मी घ्या हे घ्या असं होतय.
होय.
त्यापेक्षा सांगते की रविवारचं सुधा असेल तर करायचं.
मग तुम्ही घरातच असताय काय आणि काय काम करताय?
हम्म. घरातच असते. हम्म आणि का नाही घरात. हे आवरू आवरु पर्यंतच बास होतय.
होय.
हम्म आणि काय करायचं? आणि इथ माणसं पण आहेतच की आम्ही सहा जण राह ते त्यामुळं कसं सगळी कामं पण असतात.
होय.
सगळं आवरून होईपर्यंत पण म्हणजे खूप वेळ जातय.
उठलं की जेवण आणि नाश्ता हेज्यात जातय. ते झालं की मग धुण, भांडी. असं बसत नाही तवर जेवणाचा टाईमींग.
हा तोपर्यंत गॅसकट्टा फरशी हे सगळं असतंयच की बाई
होय
आणि असं नाही सगळं हायच तोपर्यंत आणि पोरांच आणायची टाइमिंग तर त्यांना आणि पुन्हा काहीतरी खाय हे द्या मग संध्याकाळच्या स्वयपाकाची गडबड दुपार होत्या ती आवराला तोपर्यंत उठून आणि पुढं सुरुवात त्याची ह त्यामुळे लही होतय रविवार पण म्हणायला गेले तर रविवार पण असतयच हम्म सकाळी जरा पडला आता काय एवढा नाहीये आता जरा म्हणजे वातावरण झालं सारख हाय
हा इकडं पण झालं वातावरण काय सांगतायेत नाही आता पावसा
होय मधीच होतंय मधीच नाही मगाशी जरा ऊन असल्यासारखं होतं तो पर्यंत आता लगेच आभाळ झाल्यासारखं
होय दड पाऊस पण ये ना आणि जैना पण झाला असं झालं आता
होय एकदा म्हणजे कंटिन्यू लावून गेला तर बरं वाते हे मध्येच येते मध्येेच नाही आजारी पडल्यासारखं झाल्या आता मला तर कणकण चालूय
होय अशक्तपणा येतय लगेच असल्या वातावरणामुळं काही कळत नाही
दाखवून आलय सारखंच कंटिन्यू चक्कर ताप सर्दी जाऊन दाखवून इंजेक्शन करून आले तरी पण आहेच दुखतयच
होय ह आभाळामुळे कि आणि जर असं आळस पण येत असं होतंय
हा अंगात कळा तेन आहेत आणि
हा
हम्म इंजेक्शन काय हा बरं आहे की सगळं
हम्म आमचं पण आहे बघा बरायचं आहे निवान चालूय सगळं सुट्ट्या आहे इकड तिकडं निस्ता तेवढंच
हा, हा, हा आता घरीच असणार आहेस हम्म ह मग दुसरं काय करणार आहेस का नाही आणि
दुसरं आता काय अजून प्लॅनिंग नाही बघा दुसरं काय तर करायचं म्हटलं तर सीट ती मी दिलेली नाही आणि मग प्रायव्हेट कॉलेज मध्ये म्हणलं तर मग लई अ लाख, लाख आणि दोन, दोन लाख रुपये फी घालायला पाहिजे
हा ते तर व्हायचं आहेच म सीएटी का दिली नाइस
काय एवढं काय विचार झाला आता कि पुढं शिकायचं काय डोक्यात नव्हतं म्हणून सीट दिली नाही आणि कोर्स करायच म्हटलं तर आता कोर्स आता कुठला व्यवस्थित नाहीयचाय कारण कोर्स करायचा म्हटलं तरी पण ते जॉब काय परमनंट तने देणार असं पण नाही
नाही, नाही, नाही आपल्याला काय टेम्प्रवररीच असत हे आपण जे त्यांच्या ह्याच्यानुसार किती पेमेंट देतील त्यानुसारच सगळं
की मग नंतर अ करायचं म्हंटलं परत तवा झाला सीए नाही दिली असं झालं आणि सीईटी देऊन पण काय उपयोग नाही आमची कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे
हा, ह, हा
मग प्राय्हेट कॉलेमध्ये जर ऍडमिशन घ्याय च झालं तर मग काय लाख आणि दोन, दोन लाख दीड, दीड लाख रुपये फी आहे असा आहे
हा, हा, हा
आणि ते पण करून काय तर जॉब सॉफ्टवेअर मध्ये जास्त नाहीच आहेत आणि असल्या तरी पण काय ल दिवस टिकणार नाही स्टार्टिंग पण ल कमी नाही ना
हा, हा होय
त्यामुळे त्यामु अ त्या म्हणून जरा असं तर त्यातनं डोकंच काढलय म्हण जरा अस. थांबूया म्हणल कायतरी व्यवस्त चांगला विचार करून मग करायचं म्हणलं आता कायतरी वेगळं.
हा हा हा मग एक वर्ष आता वायाच जाणर की.
एक वर्ष असं नाही म्हणजे आता अ एक्झामच तेन. करायचं म्हणाला लागलोय बँकिंगच त्या एक्झामचं. खरं अजून जरा अस थांबलं आता म्हणून जरा थांबलेय.
तेच की. हॅलो. हा बोलकी काय म्हणाल्यास.
तेच जरा एक्झामच तेन चालू होतो वो मग जर असं ते पै घरच्या पैशां म जरा तटलं. मग जरा स्टॉप केल क्लास तेन बघून आलतो मी सगळं.
हा हम हा.
मग जरा फी जरा जास्त सांगितली मग बाबा म्ह जरास थब पुढच्या महिन्यात बघूया.
हा हा चालतंय की. खरं त्यावेळेस ऍडमिशन तेन वगैरे चालू वगैरे असेल पाहिजेल.
नाही नाही म्हणजे श कॉलेजचं नाही क्लासच क्लास असतात की चालू.
ह स्पर्धा परीक्षा करणार देणारे प हे. अभ्यास करणारे हा हा हा हा चालतंय की हा चालतय क मग. ते पण खर कंटिन्यू कर म्हणजे जरा.
हो ते कंटिन्यू केलं की होतय सथोडा ते उगाच कॉलेजला एवढं. फी देण्यापेक्षा त्या निम्या फी मध्ये चांगल क्लास. बघून जर केलं तर स्वतः बर होत नाय.
हा हा ते बर बरं पडते ते पण चांगलं उलटते. इतरांच्या हिच्यात हे करण्यापेक्ष ते करून.
हो आणि सॉफ्टवेअर मध्ये कि तर सगळे जण लय मार् खाय लागलात. माझ्या तर मैत्रिणी ए आय केला तरी पण अजून घरातच बसल्यात.
हा हा हा. मग काय उपयोग असं सगळं करायचं आणि पणा.
आलता जॉब खरं त्यांनी म्हणली पहिला इंटर्नशिप करायला पाहिजे मग त्याला. पे पेड इंटर्नशिप आहे मग त्याला पण ल पैसे सांगितलेेत मग राहू दे म्हणलं.
हा हा हा इंटर्नशिप मध्ये जरा शिकली तर असतीस की ती मग.
नाही त्याला लय पैसे घालायच आणि आम्ही की नाही ह्याला घेऊ आम्हाला घेऊन गेलतीत तिकडं दा यला तेन एकदा ते काय आम्हाला तवा. पटलं नाही मग त्यांनी त्याच कंपनीने आम्हाला काय फोन केलतीत त्यामुळे म्हटल नकोच.